हा आवाज येतय?
हो हो येत आहे.
हा तेच नेटवर्क प्रॉब्लेम होता वाटते.
आता पावसाळ्याचा नेटचा खूप प्रॉब्लेम येत आहे.
हा हा हा.
हम्म.
विचारत होती की रुद्राक्ष वगैरे आता भेटतात का?
हो भेटतात ना आम्ही आता मागच्याच महिन्यात जाऊन आलो परत. भेटतात ना.
गर्दी होती का मग.
राहते तिथं अधिक महिना होता तर खूप गर्दी होती तशी तिथं खूप गर्दी राहते.
हा हा.
हम्म.
तिथे काय काय आहे मग बघण्यासारखं.
तिथंच शिर मध्ये आम्ही काही एवढं पाहिलं नाही. रुद्राक्ष वगैरे घेतले दर्शन केलं एक रात्र राहलो. प्रसाद वगैरे भेटते तिथं.
हा हा तिथे मग लोक बाहेर झोपतात मग जागा वगैरे.
खूप मोठी जागा वगैरे आहे पण संड बाथरूमचाच प्रॉब्लेम आहे तिथं. नाही तर मस्त आहे हो हो.
मग तुम्ही रोम केली.
हो आम्ी रूम केली होती हम्. आम्ही रूम केली आहे ती आणि जाता जाता. मी बैरम केलं बैरमला तिथं मस्त पाण्यासारखं मंदिर आहे.
हा हा बहिरमला काय आहे?
ते अस ब बैरला असं मंदिर आहे मंदिर आहे ते. सुपारी पाासून मोठा बैरम असा झालेला आहे म्हण ते तयार.
हा हम हम.
पौष महिनत खूप मोठी यात्रा असते.
बैरमची का हो हो मी ऐकलंय बैरमच्या यात.
खूप मोठ तिथं ते यात्रेत नॉन व्हेज. खूपे असते तिथं मडक्यात ते हंडीतली नॉन व्हेज राहते तिथं.
अच्छा अच्छा हम्म हम्म.
खूप मोठी यात्रा राहते त्याच्यानंतर मग तिथून बैतूल लाे. गेलो वैल पिथ. खूप मस्त पाण्यासारखं आहे तिथं
हो तिथे गार्डन वगैरे आहे वाटते
मस्त आहे ते तिथं ते एक दोन तासच निघून जातात आपले होट आहे तिथं मंदिर आपलं य काय हम्म हा लक्ष्मीनारायणच मंदिर आहे प आता असे बरेच गणपती आहे अं राधाकृष्ण आहे खूप छान छान अशा आत आहे
हा हा बालाजी बालाजीचं मंदिर आहे का तिथे कुठे
तर बालाजीपुरमच म्हणतात ना
अच्छा अच्छा बालाजीचं मंदिर आहे का ते
बालाजीच नाही तिथं याच आहे म आपली लक्ष बालाजीच थोडस आहे वाटते लक्ष्मी ह लक्ष्मीनारायणच मंदिर आहे अा आताच कसे देव देवताचेे हे केलेले आहे तिथं आणि बाहेर खूप मोठं गार्डन आहे खूप मोठं पाहण्यासारखं आहे बोट आहे पुन्हा
हम्म हम् बोटिंग करता येते का म
हो हो जाऊ शकतो आपण लहान मुलांना खेळासाठी खूप मस्त आहे गार्डन
अच्छा अच्छा
ार तिथ आपण तिथं असे ड्रेस वगैरे भेटतात त्या ड्रेसमध्ये फोटो काढू शकतो
अच्छा हा हा
नऊग्रहाचं हे हे आहे तिथं नऊग्रहाविषी सांगत लेला आहे ते आहे एक नवग्रहाचं मंदिर आहे तिथं
अच्छा खूप मंदिर आहेत वाट
हो तिथं खूप असं पाण्यासारखं खूप आहे आणि रोडवरच आहे असं आपण तिथ तूनच जातो पाहण्यासारख हो हो हो बैतूलमध्येध्ये आहे बालाजीपुरम म्हणून मस्त आहेेत हम्म म तिकड नर्मदेश्वरात प्रसाद असा लाडूचा भेटते तस ता भेटत असे पण आम्ही काही प्रसाद वगैर घेतला आणि फक्त ते लाडूचा प्रसाद घेतला आता हम्म तिथून मग आम्ही न नर्मदा प येईल गेल नर्मदा सांगेल तिथं नर्मदापुरम ह हो तिथ आघोळी वगैरे केल्या नदीत मस्त तिथे खूप पाण्या सारख हो हो हे शिरला जाता जात सर्व लागते हे एका ट्रीप एका ट्र्रीप म मस्त होते एका ट्रीप मध्येच होते हे सर्व
हा हा
मग तिथं आंघोळी वगैरे केल्या मंदिर खूप छान पाण्यासारखं
अ त्यां आहे महादेवाचे पिंड वगैरे तिथंच आपल्याला पूजा वगैरे करता येते
माझ सारखं आहे मस्त तिथं
हा पाण्यातत आंघोळ वगैरे
हो तिथं खूप लोक आंघोळ करतात
अच्छा
मुस्ायत का काय आहे रूम नाही आहे पण त्यांना असं केलेलं आहे तिथं रूम टेंट वगैरे लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी असे तिथं बदलवता येतात आपल्या कपडे वगैरे हम्म मस्त आहे त पण पाण्यासारखा आहे मग शिरला गेलो येता यता आम्ही ते येला गेलतो गुणवंत म महाराज म्हणून एक देवस्थान आहे
हा गुणवंत महाराज
ते पण खूप त्रास होत इकडं इकडं खूप लोक मानतात त्यांना
हो हो
तिथही तिथं गेलो आम्ही तिथं ते पूर्ण अशी थाली भेटते त्याच्या ते फडा अम छत्री काठी त्यांना धोतर ते
हा त्यांची पूर्ण चप्पल वगैरे
सर्व त्यांचा स आहे हे भेटते तिथं
हम् त्यांनी सर्व ते घालत होते ते
पूजेच्या म तिथं आपलं सगळं ठेवतात पूजा करतात छ त्री अशी देतात त्यांना काठी देतात त्यांच्या अंगावर ते कपडे घालतात आपण घेतलेले चप्पल ठेवतात तिथं
् मग ते घ्यावंच लागते का तिथे गेल्यावर
नाही आता कोणी कोली घेतात आता ज्यांना मा अशी त्यांनी ज्यांना कमल केलेला अस किंवा काही ते येतात
खबर अच्छा अच्छा
भज्याचा प्रसाद त्यांना त्या महाराजाला भजे खूप आवडायचे म्हणून तथ भज्याचा प्रसाद असते मजा तर प्रसाद मिताात
हा हा तिथं भेटतात का मग भज
हो हो गरम गरम भाजे चालूच राहतात तिथं अ तिचे भजे असे एकदम वेगळेच लागतात टेस्टी खूप प्रसादची भजी म्हनतात ह तथ प्रत्येक जण श विदोरी नेते
अच्छा
आपल्या घरून नेणारे लोक घरून न भाजी पोळी भजे शिरा असं काही काही नेतात मग तिथं ठेवतात मग जे जे रात्री मुक्काम करणारे लोक आहेत त्यांना ती आपलीशी दोरी देतात ना सर्वांना प्रसाद म्हणून
अच्छा हा आमच्या घराकडे एक राहत होते ते दर्श सोमवारी त्यांना प्रसाद देत होते भजे करत होते दर सोमवारी
होा हो करतात बरेच लोक मानतात इकड तर तेही करतात मग भज्याचा प्रसाद करतात
हम्म हम् मंदिर वगैरे कसं आहे ते
खूप छान आहे हे म्हण महाराजाचं मंदिर खूप छान आहे आणि हे आपलं हे तर हे अस खुल्या खुलेच्या मैदानावरच आहे शिवरचं हम्म
ते सिओरच ते शिवपुरांच्या मध्ये दाखवत होते ते ती मूर्ती झाली का तयार पूर्ण मोठी
ती काय नाही नाही चालूच आहे त्याचं काम अजून अजून तिथं प्रवेश वगैरे काहीच नाहीये? आता त्यांना ते. अ आपलं फेब्रुवारी महिन्यात त तर शिव पुुराण होते ना? त्याच्यासाठी मोठं टेंट बांधलं त्यांना खूप मस्त
हो का?
म्हजे तिथं शिपुराण करायसाठी? किंवा खूप लोक गर्दी वगैरे असे रुद्राक्षे पण भेटतात? तिथंच भेटते थोडं दूर भेट- ते आता पहिले जवळ भेटत होत आता थोडं लांब जावं लागते.
हो का तिथले लोक सांगतील ना मग कि कुठं भेटतय काय?
सर्व सांगतात तिथ अशी खूप मोठी रांग ला राहते? जायचं आपण त्या रांगेत उभं रा आलं कि बरोबर रुद्राक्ष भेटून जाते? प्रसादाची सोय आहे तिथं खिचडी वगैरे राहते. पण गर्दी -गर्दी खूप राहते म्हण संध्याकाळी भेटते प्रसाद. होते होते मस्त दर्शन किती गर्दी असली तरी दर्शन खूप छान होते आपलं. आता आम्ही चार पाच वेळा गेलो ना तर मस्त दर्शन झालं आमचं.
हो मग चार पाच वेळा तुम्हाला रुद्राक्ष भेटले का?
एक वेळेस आम्ही ते. रुद्राक्ष वाटप होतो ते तेव्हा गेलो होतो? नंतर मी माझ्या बहीनी हा नंतर माझ्या बहिणी सोबत गेली होती मी. नंतर यांच्या आत्याच्या मुलीसोबत गेली होती ना आता एकदा गेली चार वेळेस- गेलो आम्ही
हो हो का
आम्ही तिकड पण गेलो होतो? जैन ओंकारेश्वर तिकड पण गेलं होत ते पण खूप- पाण्यासारखा आहे.
हो उज्जैन वगैरे मग तिथून जवळ पडते का ते.
हो ते एकाच याच्यावर येतात जायचं असलं की ते दोन्ही तिन होऊन जातात आपले-
ते उज्जैन खूप पाहण्यासारखा आहे क हा हो तिथ अस म्हणजे अस- याचे शो वगैरे याचे म्हणजे त्याचे खूप चांगले डेकोरेशन ते म्हणजे महादेवाचेच ते खूप आहे- गार्डन आहे गार्डन मध्ये असे मूर्त्या आहेत छान खूप- पाहण्यासारख आहे तेथे खूप मोठा परिसर आहे. त्याच्यात पदर्शन डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि ओंकारेश्वर ओकारेश्वर मध्ये जहाज मध्ये जावं लागते पाई तसही जाता येतय. पण कोणी जहाजमध्ये जाते तेवढंच जहाज मध्ये बसता याव म्हणून?
हा ओंकारेश्ववरला
हा हो तिथेही खूप मस्त आहे.
हा
आम्ही जेव्हाही गेलो तेव्हा खूप गर्दीच होती एकदा श्रावण महिन्यात गेलो. तेव्हाय खूप गर्दी होती. एकदा मधात गेलो तेव्हाही खूप गर्दी होती. जेव्हा गेलो तेव्हा खूप गर्दीच होती ह-
हा तिथे गर्दीच,
तिथ आता ह शिर- त्याच्यामुळे खूप गर्दी आहेता तिन्ही देवस्थान होतात. म्हणून लोक तिन्ही करतात.
हो त्याच रोडला,
गर्दी खूप राहते म तेथे,
हम्म तेच, प्लॅ,
हो होते ना मग तरी एक दिवस लाग,
हो तिकडून त
चिखल दर्याल पण खूप पाण्यासारखं आहेम्ही चिखल दर्याला पण गेलो होते. पावसाळ्यात जावं लागते. तिकडं हम्म,
हो,
हो सात,
वर जावं लागते खूप मस्त आहे. ते पण खूप पाण, हो तिथं ते मग, रत्नागिरी पण खूप पाण्यासारखा आहे. म्हणेज असं, पायासाठीठी खूप आहे तिकडं जातो म्हटलं तर
हो धबधबे वगैरे आहेत.
खूप धबधबे आहे.
हो,
पॉईंट आहे. तर तिकड खूप असे हे आहेत धबधबे ते,
अच्छाच्छा,
हम्म पाण्यासारखं खूप आहे इकडं.
हा तेच म्हटलं आता एकदा चिखलदऱ्याला जाऊ,
हो आलं की दोन तीन दिवस आपली गाडी असली की मग कस मस्त पद्धशीर पाय नं होते, राहणं होते जेव्हा म्हटल, तवा चला,
हम्म एक दिवस तिथं राहावं म्हटलं तिथं असतेना राहायचं.
हो खूप सोई,